हॅलो.
कट केलास का काय?
होय तेवढच.
मग काय मग काय आणि?
काही नाही आव मला तेच मला पन ते त्यात आमचे संख्याती आणि हे दोघं जण सुशांत आहे.
हा.
लागले ताई एमआयडी सी मध्ये.
कोण संकेत कोण?
पाटील.
मला नाही माहिती. लग्न झालेलं आहे तो? ते तुम्ही गिफ्ट दिल तसं ते काय ते तो? एमआयडीसी त एमआयडीसी त्याच्या आधी काय करत? कुठं मुंबईला?
होय.
एमआयडीसी कुठ कागल?
ह गोकुलशिरगाव.
हम्म!
मग ते काय झालंय मी त्याला बोललेलो. हे असलं फालतू कायच करू नको तू आणि काहीतरी बिझनेस
एम आयडीसीत पंधरा हजार सोळा हजार देत असतील ना यांना?
बारा.
काय बारा हजार?
होय.
बाबा!
अरे त्यांच्या कसं आहे माती काय काय झालंय त्यांच्या घरातली पाटील आहेत ना. मग त्यांच्या घरातल्याच तेना स्टेटस राखून सगळं कराय लागतंय काय.
त्याचा काय अरे स्टेटस त्या विषयाच काय आता उलट किती बाबा ते दूध उत्पादन क ती फेमस झालय सगळी करतात तर आम्ही सगळी पाटील आहय सगळं राहू दे! आमच्या पप्पानी स्वतः सांगू आता पर- परवा एक म्हैस आणली बघ आमच्यात.
हा हां मला मम्मी सांगाल ती बड्डेला कॉल केलेली. तेही सांग ब माझ्या बड्डेला वा वा वा!
कधी झालं रे ते परवा हा हा कधी झालं बडे ते मला नाही माहिती?
हम्म! कसं माहित असणार तुला.
ए खरं वे मी सकाळी गेलो मी संध्याकाळी. कधी झाला बडे सॉरी मला माहि
पाच एप्रिल, पाच एप्रिलला.
मी स्टेटस लावलेल पण.
लावलेलीच की.
पण मी फोन करायलाव्हता, म्हणजे मम्मीने फोन केलाता होय तुला?
नाही अशीन केलती.
अशी न केलता होय. काय म्हणालती का मम्मी ‌?
बोलाल ती की.
त्यांचं काय मध्ये होतंय अस नाही म सां आणि दोन म्हशी अजूनही आणली रे परवा आता आली पण ती. हा ते सांगाल मी तुला तिसरेते. तिसरी आणलीया. म आता ती हाय का नाही काहीतरी हे वाटतं. मग ती द्यायचेय. गाभंचं दूध वगैरे कमी आलंय. म ती द्यायचेय.
म असं म. ला त्यावी सांगत होते असं सगळं. म मी यांना. या दोघांना पण काय म्हणालतो. माझ्याबर जांचा जॉब आता बंद केले नाही. आण दोघं पण इथ आलेत.
नाही रे मुंबईत काय नव्हते. आणि आता बघितलंच नव किती महागाई ते.
त्याला म्हणत होत तू जाऊ नको जॉबला. जॉबच करू नको तू.
भले तुला गो गोट्यातलं जमत नसल. तर भैया ठेव एवढं काय त्यात.
ता की त्यांच्याकडे गोटा पहिला त्यांचा.
म.
कसं झालंय सांग. पोरगाव होता मुंबईला जॉबला. ओके.
ह.
मग पोरग्याला इथं काहीतरी काम कराय लावणं. म्हणजे गावातली लोक काय म्हण तात. ह्याच्या ह्याच्यानुसार त्यांचं सगळं काय. पण आता मला सांग? दहा ते बा बारा हजार रुपये पगार ह. त्यात बारा हजार रुपये पगारमध्ये त्याचं लग्न झालं. त्याची बायकोय.
म.
तो अक्षरशः मला म्हणतोय. मला मला काय करायचं काय समजत नाही शिभ्या. काय कि पण माझं असं आहे कि, माझं घरातलं कोण ऐक ना झालं. मला करायचंय की काय तर. पण माझ्या घरातले कोण ऐकन झालेत.
अवघडय.
म परवा भावाचं पण लग्न झालं त्याच्या. त्याच्यात. होय. झालं. म. म आता ते तो पण जॉबलाच होता. इकडे तिकडे काहीतरी.
ह.
मग आता त्यांनी बिस्लरीच हे टाकलेत. प्लांट टाकलेत. म्हणजे आपलं ते हे ज ग. पाच रुपयला ते पाणी मिळतात नाही का. अक्वा. हा ते टाकलेत म्हणजे त्यांचं काय झालं नवीन घर बांधलेत ना त्यांनी.
हम्म.
मग जुन्या घरामध्ये हा प्लांट चालू केलाय. मग मला सांग तेच मला परवा फोन केलेला. मला म्हणत होतां मी गाई घ्याईचा विचार करालोय. आणि एक दोन पसन चालू करणारे. मी आता पप्पासनी सांगतो असं तस. मग पप्पा काय. मी म्हणलं पहिला तू एवढं सगळं इचारण्यापेक्षा तू आता ऐवढं सगंळ पप्पा
आता समज हा बाबा तो लग्न जे आता तुझ्या याचं असतं तर काहीतरी. त्याज लग्न झालं त्याच डिसिजन तो स्वतः घेऊ शकतोय की.
मी पण त्याला तेच सांगतोय.
तो काय बारकायस व्हय आता. आणि अजून कोण सुशांत मला माहित नाही रे. सुशांत कोण?
तिकडे आण्याच्या गव तिथलाय.
होय का? आणि तो कोणता अजून एक मिटके कोण रोहण मिटके?
तो आहे आपला निवांत.
तेच आहे बर. तो पण होता ना मुंबईला काय.
होय. त्यो चार वर्ष झालं सोडून. म्हणजे त्याला काढून. मग
काय नाही लाईफ मध्ये काही सरळ नाही बाबा.
मग ह्या दोघांना पण मी परवा तेच सांगत होतो. म्हणजे आम्ही जेऊन मी सोडलो हिला साडे दहा ला.
हम्म
साडे दहा ते मी बारा आम्ही तिथं कोल्हापुरात ताराबाई पार्कात मी तो ती दोघजण आणि मी आम्ही तिघजण बोलत बारापर्यंत थांबलेलो आणि मी बाराला घरला आलोय. म्हणजे आलोय मी इथं पोहोचलोय किती ला माहितीये, होय बाराला तिथून निघलेलो एकला घर होय ह
बाई
एक एकला घरात आलोय.
बर का झालय काय तुला काय टू व्हीलर न ते बी एवढ्यात.
मला घरात सांगितलेले यायचं नाही दादाकडे झोप सकाळी ये मी म्हण नाही हो मला काय झोपायच बिपायच जमणार नाही. मी काय येणार नाही. माझ मी येतो म्हणल मी आलो एकला. मला अजिबात मन बी लागणार नाही म्हणल. परत ह बग परत सकाळी मला पाचला उठाय पाहिजे. आणि यायलाच पाहिजे. ला इथे त्याच्यापेक्षा म्हणलं मला का मला काय फरक पडत नाही म्हटलं रात्रीच येतो. निवांत आहे खाली.
आलेत बर आहे बाबा तुमचं गावाकडं मला तर एक एकएकदा गमत नाही इथं उगच ऑप्शन नाही म्हणून असू दे.
मला किती बेचाळीस हजार रुपये पगार होता.
हा त्यातलं राहण तेन बेचाळीस हजार होता. भरपूर होता कि मग. मला वाटलं त्याच्यापेक्षा कमी होता.
ना
हा.
नाही नाही बेचाळीस होता. आणि इकडच ते आपलं फ्रिलान्स तेन करून थोडं फार करत होतो.
हा
मग पण विषय काय सांग एक तर मला काय भाऊ नाही हाय
हम्म
शेती काय पप्पांना आता होईना. लोड व्हायलय.
ते झेपत नाही.
मग मला तर असा विषय होता की आज न उद्या मग अ बघ मी काय पूर्ण लाईफ जॉब करणार अजिबात नव्हतो. मी काढणारच नव्हतो. आणि मला करायचं पण नव्हतं ते जॉब माझ पहिल्यापासून माझी इच्छा आहे. ती काहीतरी बिझनेसच करायचा. मग त्यात पोल्ट्रीचं काय झालं. मध्ये बंद म्हणजे कोबा खराब झालाय आमचा.
हा
म कोबा खराब झाल्यान मी म्हटलं पप्पांना असं असं काय करूया. मग माझं तिथे जॉब मी सोडणार आहे. मी रिझाईन दिल्यानंत तरन माझ दोन महिने तेच चालु होत काय करायच सर्चिंग हे ते मग मित्राला कॉल करून रोज आम्ही नाही नाही म्हटलं तरी मी बारा एक पर्यंत तेच दररोज बडबडणं विषय विषय असनार मग ठरलं गायरांचं मग येऊन घरात मी सांगितलो. कितीला आलेलो इथे एक एक ऑगस्ट ला घरी आलेलो.
म्हणजे दोन हजार चोवीस.
दोन हजार चोवीस दोन ऑगस्ट ला काहीतरी घरी आलेलो मी इथे. मग घरी आल्यानंतर न मी सगळ पप्पांना सांगितलं.
भोसले. हा.
मग काय दोन तारखेला पप्पांना सांगितलो.
हा
आणि त्याच्यानंतर न पप्पानी म्हणलीत ठीक आहे हे करूया. मग त्या आमच्या कोंबड्या होत्या ना अजून
हा पक्ष्यांचं पण ते कस हे उष्णतेला राहीत नाहीत नई
होय आता बघितलीच ना?
आमच्या इथ पण ते कारले ते दादानं म्हणजे ते भावकितले ते पण म्हणतात काय पोल्ट्री हे नाही उष्णतेला नाही राहीत पक्षी.
म्हणताना तर आम्ही बंद केलो.
असुदे ह्या आहे ते बरं आहे बाबा.
मग काय झालं? मग पप्पांना म्हटलं असं असं हे करूया काय? माझ्या डोक्यात प्लॅन आहे. पप्पा म्हणले करूया. मग पप्पा पहिला विचार करालते - एक दोन घेऊया आणि करूया मी म्हटलं एक दोन घ्यायचां असं ल तर मी काय नाही करत नाही म्हटलं तुमचं तुम्ही करा. मी काहीतर माझ्या कामाच बघतो आणि जर बिझनेस म्हणून करायच असेल तर मी करतो म्हटलं. मग अठ्ठावीस अ अठ्ठावीस ऑगस्ट ला सगळी पक्षी आमचे गेले. दोन दिवसामध्ये खत काढून घेतलं.
हां
आणि पुढच्या पंधरा दिवसात सगळा गोटा तयार करून पंधरा सप्टेंबरला गोय गाय आणलेलो पाच.
पाच बरं
आणि मग तिथनं मग चालू झालं. आता मी एक दोन विकल्या. अ सध्या आठ आहेत. आज आणि एक बघाय गेलेलो त्याचाच आता आपला फोन चालू आहे त्याचा फोन येऊन गेलाय मला.
अस होय नाही मग ते मगाशी फोन केलता तुला म्हणलं ते ह्यो कुठाय कुणास ठाऊक म्हणलं
नाही मी त्यावेळी गोट्यामध्ये होतो आज वेळ झाला नाही यायला. मला. नाहीतर मी सात ला नाहीतर मी साडेसहा ला मी साडेसहा पावणेसात ला घरात असतोय. गोठा बंद करून.
होय काय?
होय एवढा वेळ लावत नाही. पाचला जातो
असु दे सोर हाय ते बराय निवांत जीऊन खऊन उद्याच कोण बी सांगितलं सा
अग झालं की चा दहा दिवसाला चाळीस हजार रुपये बिल येत होतं आणि येतंय आणि तिथं. महिन्याला चाळीस हजार रुपये कोण सांगि''--''
मग दहा दिवसाला चाळीस हजार मिळवतोय काय वाईट आहे.
मग. काय नाही मी बसत पण काय नाही अजून माझ मी एक. टाच करतोय त्याचा काय विषय नाही.
मग काय आहे सोड. त्याला आणी सतरा अठरा हजार अ. पगार द्यायला पाहिजे जेवणाच आणि आहे त्याज. मग ते मग मशीन घेतल्याला परवडलं एक अजून एक.
मी मशीन घेतलंय पहिलाच सगळं.
नव आज अजून एक मशीन घेतलेलं परवडतंय.
मग आता काय करणार आहे आता नाही आता एक पंधरा आता माझ्याकडे आठ आहेत. ता दोन आता दूध बंध व्हायला लागलेत मग आता. त्या दोनींच्याऐवजी एक टाकणार आहे अनेक नवीन. मग तोपर्यंत मग त्या दोन महिन्यात येतात दोघं दोन. त्या आल्या की अनेक गायी आणार म्हणजे दहा होतात आता.
नाय.
दहा झाल्या की आणि इकडे तिकडे दोन आणा आणाय आणार आणि माझ्याकडे. त पाड्या एक आहेत त्यांच्या एक दोन होत्या त्या दोन आहेत. म्हणजे एक बारा तेरा करणार आणि मग भैया घ्यायचा एक.
पण भैय्या लय हे त्याचं त्याज पेमेंट द्याय पाहिजे.
पेमेंट द्यायला पाहिजे पण विषय काय.